बोल ना.
काय करतेस?
काही नाही, आता जायचं दोनला ऑफिसला.
हा, हा, हा! मग ट्रीपला वगैरे कुठे गेलेलीस की नाही या सुट्टीत?
ह्या सुट्टीत कुठं जायलाच भेटलं नाही गं, मे महिन्याच्या सुट्टीत. ते ऊन हे उन्हामुळे कुठं जायलाच नको वाटलं
हो!
ना आम्ही असं वरचेवर फिरत असतो. म्हणजे असं देवस्थ. त्यांना वाढायला म्हण.
हं.
सांगवलेलं वगैरे असं दाखव.
हन्हाळ्याच्या सुट्टीत जरा कसं सैलसैल असतात ना, त्यामुळं विचारा. म्हटलं, कुठे गेली? दिसत नाही. तर तुझी मुलगी लहान आहे म्हटलं.
हो, नाही. तसं काही नाही. ती राहते माझ्याशिवाय. ही ना, मागच्या मंथमध्येच, मेमध्येच, आय थिंक पंधरा दिवस मला सोडून राहिली हो ते सांगलीमध्ये आठवडा भर मा अ आईनसोबत ते सांगलीला गेलेले गं नंदेकडे.
हा, हा, हा.
ते पण कसं? माझ्या नणंद जाणार होत्या चारधामला मग त्यांच्या मुलगी च ना सीईटीची एक्झाम होती. म तिला एकटीला कसं घरी ठेवणार ना, म्हणून आमच्या आईंना बोलवलं होतं म आई तिला घेऊन गेल्या होत्या, मही पंधरा दिवस मं आठवडाभर राहिली, पण मलाच करमेना म्हणून आणलं तिला.
नाही रे, पालसस.
हूं आता बघू आमच्या क्लासचे एक ट्रीप जायची म्हणत्यात मागच्या महिन्यात जाणार होती, पावसाळ्यात काढायची महंटलेली मागच्या महिन्यात तर पाऊस पडलाच नाही. जून महिना असून मी आता काढायचे म्हणते.
व धबधबे वगैरे चालू होतील की आता?
अरे, ते पाच धबधबे आहेत म्हणे, घारगोटीच्या इकडे एकाच ठिकाणी.
हो
हम्म.
ते गगनबावड्याजवळ वगैरे असतील ना.
मग प्लॅनिंग सुरू आहे, बघायचं तर. ह्या मंथमध्ये कधी नेतात, पण फिक्स ह्या मंथमध्ये नेणार आहे. जायचं म्हं.
हो, मी पण नाही कुठे गेलो. सोड, माझं पण सगळं एक्झाम वगैरे सगळं करू. ऊन जायला परत भेटलंच नाही. मम्मीचे काम वगैरे असतात, त्यामु घरातलं करावं लागते थोडंफार.
हो.
त्यामुळे कुठं येणं-जाणंच होत नाही. एखादा-दुसरा दिवस असते, मग कुठेतरी वरचेवर... त्याला आपलं जाऊन यायचं.
हम्म, कोणासोबत जातेयस मग?
आम्हीच का, सगळे घरचे, मम्मी, पप्पा किंवा मी, पप्पा. पादादा.
कोरटेचा दमा.
नी तस आपलं वाडीला किंवा ह्याला. मामाच्या गावात मामाच्या गावाकडे पण, असं छान हे आहे ना. सगळं निसर्गरम्य वातावरण. नाई मग तिकडच जरा बर वाटतय.
मामाच गाव कोणतंय?
आमच्या मामाच सैनिक टाकळी.
सैनिक पाटण.
सैनिक टाकळी ग इकडं करुंदवाडच्या इकडं ते. तुला चिक्कूची बाग माहितीेय का?
हा हा माहितय ते ते रील वर फेमस झाली ती. चिक्कूची बाग सगळे हा सगळेजण तिथंच एक एक जण हम मध्ये टूरला गेले.
होय लांबून लांबून लोक येतात, सगळे तिथं. माझ्या मामाच्या गावाला जातानाच लागते ग ते गाव, मजलेवाडी म्हणून गाव येते.
हा हा हा मजले वाडी. तुम्ही जाता जाता जाताय का नाही तिथं?
नाही रे आम्ही ह एकदम हे असं लहान असल्यापासून ती बाग होती पण आता एक चार.
ते आता कसं झालं माहीतय का? कोणत्या पण हेला पण अ म्हणजे. बॉटनिक गार्डन म्हण. ते सगळे हेला आता ते हेच करून ठेवायल्यात पैशासाठी. टुरिस्टच टुरिझमच करून ठेवाय लागलं.
ते कस होतंय, म्हणजे शहरातल्या लोकांना कसं एवढं हे नसत. ते ना श
तेच की ते तेनिच जात्यात जास्त.
मोस्टली तिकडून लांबून लांबूनच लोक येतात ती. आपल्या इकडच जवळ चुकून एवढे नाही जात, कारण ते आम्ही तर अजिबात, आम्ही फिरकून पण बघत नाही तीक
तेच की जवळची लोक जातच नसतात ना, कारण की जवळची लोक त्यामध्ये अस हे सगळ्याच्या सहवासात असते, कोणीही लोग जाऊन शहरात राहणारे.
त्यांना ते वेगळं, होय. वेगळं वाटतय ना त्यांना ते थोडंसं एकत्र सगळं मिळतय, जेवण वगैरे पण देतात. ना ते त्यासे
होय ते सगळंच असते त्यांच्याकडे. फक्त ह्या होय आपण पैसे भरलं की सगळं देतात.
हो आम्ही लहान असल्यापासून बघतच होतो ते, त्यामुळे आप मला एवढं काही त्याच नवल वाटत नाय.
हम्म हम्म आणि त्या त उन्हाळ्यात सगळ्यान वॉटर पार्कच ट्रेंड.
होय वॉटर पार्क परत समुद्र. असलेच. सगळं किंवा गार वातावरणात निसर्गाच्या.
हम्म.
मोस्टली सगळे कोकणातच जायला बघतात.
तुही परवा न्यूज बघितलीस का ग?
कोणती ग?
झाली ते नसरापूरच्या त्या माणसाला. तुला ते नसरापूरचे न्यूज माहित नाही काय?
माहिती होती पण, फशी झाली का नाही, ते माहित
फाशी सोमवारीे झाले की त्याला
ख
असं कडक यक्ट घेतल्यावरच तर कुठं ते थांबणार ग नाहीतर दरवेेळेस काय करतत इ थोडे वर्ष वर ठेवतत जेलमध्ये परत पाठवून देते मग ती वृत्तीच काही जळत नस त्यांना त्यांची
नाही शांत झालं की वातावरण मग बंद करतात पर
हम्म तेच की त्यापेक्षा हे असं बरं नाही डायरेक्ट ती एवढ्यावढ्याची मुलड्यांचा जीव जातोय मग तसल्या माणसाचा जायलाच पाहिजे ना
ना मारून हे करून आपलं गेलेलं काळ परत थो
हा तेसना त्यांना मारून काय येत नसत सोड व्यक्ती परत पण ते कसं समाजांतर्गत पण त्यांच्या म्हणजे असं कडक ऍक्ट मु स्ट्रिकट ऍक्ट म मूळ जरा थांबेल करना
होय.
तसं ते भीती राहत नाही ना मग कोणती, काय जेलमध्ये तर जाऊन या यचंय,
तरी खूप दिवस, होय तरी खूप दिवस झालं, लगच्या लगेच करायला पाहिजे होत यांनी इतक्या दिवसानंतर केलं.
पण केल ते महत्त्वाचं. आतापर्यंत कुठे इतके झालेत ते
काहीच नाही झालं सगळे मोकाटच फिरत होते
म त्यापेक्षा काहीच न होण्यापेक्षा वेळ काय पण झालं ते महत्वाच
हो हो
भरपूर केस येतात अग न्यूजपेपर वाचायचीच भीती वाटते अगं स रोज काहीतरी एक आहेच रोज काहीतरी एक आहेच
काय करायचं जमानाच तसला आल्यासारखे झाले
त्यामुळ जरा असं लेई म्हणजे काय काय तर वेगवेगळं येतं असतं ग डोक्यात
होय काय एवढं टेन्शन घ्यायचं नाही आपण आहे की सगळं सांभाळायचं व्यवस्थित
मग तेच की आपण तिला व्यवस्थित करून घ्यायचं सगळं ट्रेनिंग वगैरे नंतर
त्याच्या मुलांना ते सगळं शिकयला पाहिजे
हम्म
किती वर्षाच्या म्हणालीस
माझी मुलगी आता तीन पूर्ण झाले तिला मार्च ला तीन वर्ष दो हम्म मार्च एप्रिल मे जून तीन वर्ष तीन महिन्याचे
हम्म हम्म हम् तरी लहानचे अस
हम्म चौथ लागले ना तिला
ह धाडशी बनवायचं ग थोडं डशी असली की मुलं म काय नाही जरी कोणी हळू जरीचे ते जरी डीवाचल जरी
हम्म मुळात ती जास्त अनोळखी लोकांकडे जाईलाच बघत असशे
आपण पण ते सवय लावायचेच नाही अनोळखी लोकांकडे जायचे
हो ह तिला सगळं म्हणजे आता मी सांगत असो समजावून का मागन ह आपणत आपल्या मुला नऊ सरबन्वैत बक
ह म मता त गरजच आहे ग कराट वगैरे शिकवून ठेवायचे क्लासेस लावायचे कराटचे
पोहायला पण शिकवायला पाहिजे मेन ते न्यूज बघतेस ना
हो
शतीनेज बाई रोज एक काहीतरी असत ते पाण्यास बुडून गेलं ते पण एक ठिकाणाचं नाव आटवे ना ग विदाउट सेफ्टीचे सगळे बसले होते बघ बोटिंगमध्येध्ये आणि बोटच पलटी झाली
ते आपल्या इकड नाही ते दुसऱ्या कोणत्या तरी देशात झाले वाटते हरम
ह काय तर होत बाई जबलपूर हा जबलपूर जबलपूर
हम्म हम् ते पण झालं उतकी मध्ये वाईट गोष्टी सच्यात
हलगर्जी पण सर्रास
पण पण व्यवस्थित राहायला पाहिजे आणि मुलांना पण आपलं स्ट्रॉंग बनवायला पाहिजे
हम्म
कठ सता गेस ऑफिसला नाही
ना ये आत्ता नाही गयले बघ कसं माझं जरा ऑफिसच जे थर्म आहे ग तिथं माझा मग ते थंब क नाही जरा सात मिनिट पुढं आहे म्हणजे सपोज आपल्या घड्याया की नाही अजून दोन ला सात कमी असले पण तिथं दोन वाजलेले असत बरोबर
मग त्यांना सांगायचं ना टायमिंग चेंज करा म्ह त्याच मद्दाम केलं असेल लवकर येण्यासाठी
तेच की मग आता मी निघते बघ मग आल पाच मिनिटात पोहोचते
हो ले हा
मभत उछम मबय डण हॅलो हा जदी त्रास का ह